पेमेंट द्यावं लागणार सोड पण विषय काय आहे सांग म्हणजे मला बाकीच अजून म्हणजे अजून डोकीत काय काय ले
हा अजून प्लॅन आहे ते त्याच लागे ते त्याच ते रुटीन बसतय बिझनेस कधी ऐकत नाही तू काय म्हणणारस छोटा असू दे ना मोठा असू दे
होय मल्टिपल कायत बिझनेस च काय राह म्हणजे कस बाबा ह्यात थोडफार्यात ना थोडाफार काही तर पैसे सगळी इकडे चालू पाहिजे सध्या आता हॉटेलमध्ये असली घण परत झा हॉटेलची की नाही हॉटलईन ची अर किती हॉटेल झाले ह क कॉपटिशन आता हटल लाईनला
आणि गॅस मुळ परवडत ना ना गॅस किती गॅस लागते
तेच आता झालंय ग गॅस म त्याच्यामु माझा अजूनो डोकत प्लॅन आहेत
आणि कुठे परर्मनंट आता जॉब असा नाही नाही पुण्यात अस किवा मुंबईत परमनंट भरतीच बंद झाल्या आता परत नाही ना काय नाही सोड घरी जर कुठे जाण होतंय प इलास मग गेलं तर चार दिवसासाठी मोजून ते पाहणे म्हणूनरला जायच
हम्म मग ख तर दिदीील जॉब लागला बुक
श्रुतला कधी लागला मला माहित पण नाही
म्हणजे अ एक पहिला स्टार्टिंगला हे जे आपण वर्क करतो ना ते सगळं ते त्यावेळे आधी वर्क करत होते ते त्यानंतरन इंटर्नशिप झालं
हम्म
आणि त्यांची
कुठं हैदराबादला काय
नाही वर्क फ्रॉम होमच
ऑनलाईनच
होय होय इंटर्नशिप वर्क प्र मोोमोज होत त्यावे देत होते पंधरा हजार रुपये म होय मग त्याच्यानंतर ना दिदीला काय म्हटलं तिची पण एक्झाम आली ना मध्ये जला म्हणलं बघय का मग त्यानंतर आता परमनंटच झालाय पहिला तीस देत होते आणि या महिन्यापासून पन्नास केलेत
भारीच की शृती ना भारी केलेय मग
वर्क फ्रॉम होम आहे निवाांता आहे घरात
बर ना माहित नत बाबा तिला जॉब करते ती काय माहितीग मला वाट फ्रीलान्सच कायत करत म्हणजे त्यांच्या प्लॅटफॉर्म द द्वारे भेटलाय काय तुला.
हम्म
बरंय
म
मला म्हणलेली ती जॉबच काय म्हणजे जॉब करतोय म्हणून खर कोणता जॉब करतोय मला माहित नव्हतं.
हा
माझं काय इथ मी हिंजवडीला जातोय कंपनीत.
हा हा
आता नाहीणा येणार सोडाय मी जेवलास का नाय.
नाही अजून जेवण साडे नऊ ला.
लवकर जेवतजा बाबा किती वेळ.
अरेज टाईम मिंगच झालंय घाणआमच साडे नऊ ना पहिल्यापासून ते साडे नऊ, साडे नऊ, ते साडे नऊच टाइमिंग झालंय.
घे घे
लवकर जेवायचं म्हणजे कस
आज तर दिवसभर आज तर दिवसभर जेवलोच नाहीय. अरे काय झालं दुपारी जेवायचं म्हणल मी म्हणल याला चल आता मला वे वेळ व्हायलागलाय आणि बाहेर कायतर खाऊया पण अ अस ह्याला मध्ये एक मित्राचा गोटा दाखवायला घेऊन गेलो तिथं तो गोटा दाख कवलो आणि तिथनं तस जायला वेळ झाला तो तिथं गेल्यानंतर तर म्हणालता की जेऊन जावा मी म्हणल नको म्हणलं दादया मला परत गोठ्यात जायचंय. मग तिथून निघलो म्हणल काहीतरी बाहेर खाऊया. खायला थांबणार तोपर्यंत हे हॉटेल ते हॉटेल बघ बगत बगत पुढे आलो पावसात अडकलो. झालं पावसात अडकल्या नंतर न काय खातोय म झाला मला लेट. म मी म्हणलं मी आता नको म्हणलं काहीतरी बाहेरच खातो आणि घरला जातो म्हणल मी आता काय बसत नाही इकड तिकड काय खात. कारण मला होणार लेट म्हणलं मी पहिला घरला जातो आणि नंतर न बघू संध्याका काहीज आता जेवतो बारीक आलाय. मगाशी होता मगाशी एक तासभर पडलाय.
हो इकडं पण तसच जाल.
झिरमाठ पडालाय.
आता तसा बारीकच हाय आता एवढं नाही सोड मगाशी लय पडला. आणि अ विजा पण होत होत्या.
इथ ब आता एकदम बारीक हाय.
हम् आताच सुरुवात झाल्या पाऊस तरी कुठं काय होता.
मागच्या वेळी दहा मे ला पाऊस चालू झालेला. आणि ह्यावेळी दहा जून गेलं आता दहा ज जुलै आलंय आता पाऊस आलाय मग काय तर.
तरी आमच भात आलाय बाबा उगून.
अशी कंडिशन झाल्या एक एक ठिकाणी की प्यायला पाणी नाहीय.
होय आणि धरणाच पण पाणी
होय धरणात पाणीच नाहीय.
म बेकार हाय अवस्था.
होय बेकार हाय कंडिशन आता पाऊस नीट
तर बरं नाहीतर म पुढच्या वर्षी मज्जाच हाय.
हे उलट मागच्यावेळी एवढा पाऊच झालाय त्याच्यामुंळ आता जरा नॉर्मल आहे परिस्थिती.
लागर म्हणतात रे गरं. खरंता महत्वाची काय कंडिशन असते.
असाच बारीकसारीक पडत राहणार आहे. आणि ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात थोडा जास्त आहे. पण अरे पीक काढायला य तर त्यावेळी पाऊस जास्त आहे का उपयोग. आयला ह
बारक कवा
घातले त्यावेळी पाणी नाही. आणि काढायला येतात ते पाणी का उपयोग आहे. नाही बाबा आम्ही सोयाबीन तेन काय लावत नाही. अरे ते कोण काढायचं तप आधीच आमच्या आमच्या कामातन आम्हाला होत नाही. आणी ते. काढा हे करा ते नाहीच बाबा सगळीकडे ऊस लावलाय. पूर्ण टोटली सगळा ऊस लावलाय आणि अर्धा एकर फक्त वैरन. होय बोर मारलाय होय.
कधी. वीहिर होती का बोर होती.
नाही पहिला चौथाईचं पाणी होत बाहेरच्याचं. म पप्पांना म्हण आपला आपला बोर मारलेलं बरं पाणी आता एवढं दरवर्षी एवढं पैसे घाल
त्यात बोर मारत नाहीत. आणि स्वतःच पाणी कधी पण वापरा.
काय कोणाला देत. नाही काही नाही आमचं आमचं ना आम्हाला पाणी बस होतय. नाही शेत थोडा आताय गोटा ही हिताचं आहे पोल्ट्री तू
पोल्ट्री वाटला होती तीच ना? हा मी बाहेरन बघितलं सोड. आतन काय? दंगा बघ. मारा मारी अरेच आपलं काय देत नाही दुस दुसऱ्याला आणि दुसऱ्याच्या घरात गेले की सगळं घेतय. आपली वस्तू म्हणून कोणाला काय देत नाय आणि पप्पाला आयकत नाही कोणाला. ह.
दुसऱ्याच घ्यायचं आपलं द्यायचं नाही काय?
अजिबात नाही का.
पोराला मारलं बग कशी. त दसरा त्या मैत्ररणीच परत.
हा हा मारला त्याला. हे देवा! केवढ रडाली बगती मोठ्यान.
ते अधीच रडतयं.
तू कधी येणार इकडं? तू इकडे कधी येणार आहे.
थोडं आता बघू कधी यायचं
हम्म हम् हा हा गणपतीला.
हम्मची मागय का आला हा जेवणार वधरे
ज बघ साडेनऊ ला
नऊ वाजला लाता जेवाला म सांगावल का जेव ये जेव म्हणत
अरे जेवा लागलीचोय
हम् ह
हम्म हम्म हम्
ब
मग सकाळी ऑफिस कितीलास
इथन जातोय पावुणे स्वतला बस येत्या साडेआठ ला चालवत एक तास जायलाच लागत
हम्म हम्म हम्म
त्या म काय नव्हते साडेचार ला सुटतय साडेपाच पावणेचा वाजताात येताना ट्रॅफिकला लागते ना त्यामुळे
होय पुणे वबा ट्रॅफिक ल घाण
अ त कडदल
मुंबई ये आहे भारी ट्रॅफिक बाबा काय नाही काय नाही निवण कुठून म पुण्या सारखं अरे कुठठ तुमच्या पुण्या इथून तिथं जायला एक एक तास दोन दोन मुबईत त इथून तू मुंबईच्या त्या टोकाला एका तासात जाशील
ट्रेन मुळच इडं गर्दी नसत नाही
ट्रेनमुळेच गर्दी नसते ट्रेन जर नसली तर मुंबईमध्ये तुला पाय ठेवायला पण जागा नसणार
बाय
हा ट्रेन मु फक्त एक दिवस जर ट्रेन बंद असेल तर मुंबई बंद
का ना
एक तासभर जरी ट्रेन बंद असेल तर सगळ्या मुंबईचा पूर्ण नुकसानच होते
हम हो ट्रेन मग गर्दी कमी नाहीतर मग कसलं काय
दोन मिनिटाला ट्रेन जाते काय दोन मिनिट फक्त पण दोन मिनटल ट्रेन जाते एक हजार लोक बसून जातात आणि एक हजार लोक तर त्यात पुढच्या ट्रेनमध्येध्ये एक हजार लोक भरून जात बसून होय ट्रेन नच की अ बाबा भयानक गर्दी असते रे बाबा
बघितलेय मी ते
कशाला कोण खातय तसं राहिलं तुमच त मगड
हम
मुंबई म्हणली गी मला अंगाव घाटा मारते
मकाय तरर
म्मी देण कुठ